अवो तो कोणाच तरी फोन आलता. ओ कोणाचा तरी फोन अल्ता तुम्हांला इकडला कुडला.
न रेंज नाई का?
रेंज आलीय का? नेटवर्कच
अवा याच्यात जास्त, याच्यात जास्त, मराठीमोळी भाषा बोलायला ला गते गावरानी आपली.
बोलतोस का नाय?
मागचाच आवाज यायला लागलंय बाई.
अं? क् मागचा यायला लागला? आता पाय मग, आता पाय.
पाऊ या लागला, पाऊ या लागला. पाऊ या लागला.
तेच म्हणलं बाकीच काय आहे काय नाही? ह्म. आता ते सर बोलले की म्हणा तुम्ही एक हा इकडं केलं मास्टर म्हणा कि, टेन्शन नई राहत माग पुढ मग तुम्हाला.
हां.
काय तान नहीं राहत मग एकदा, आपण केलं की. आपल्या इथं ऍडमिशन झालं आता आपण आपला अभ्यास करायचा सगळं करायचं. आपण आपलं केल ताण नाही राहत. सासूबाई नंतर कोणत्या पोरीला बडबड कराय ओ. हा बंद करतो मग.
हो.